हो हॅलो? लागणच झालता तुला फोन
का खरं काय विषय?
दिस्क दिस टास्क कमप्लीटेड फो कॉल टास्क कंप्लीटेड येड म्हणून यायला लागलेला
आा?
मग काय माहिती आता एक कॉल फेलच गेला की झिरो म्हणलं की
अरे मागाश तुझा फोन आलता आणि मला आवाजही येई ना काय
असं झालय बाकी आणि काय चाललय मग
चाली
अऔषरांना चाललंय बाई मी पण ते आहेय बाई परवा गेलेलो एवढ इंटरव्ह्यू ते दिलो आणि काही त्यांचा फोन नाही ना काय नाही
तेती
मग काय तर त्यांच्या त्यांच्या दोघांच्यातच तुम्ही तुम्ही
दुसरा कोण मिळाला की आपल्याला हे करत नाहीत
तसच आहे मग काय आता काय विनंती ते मला ह्याच एक सापडलंय काय सांगतो तुला आपलं ऑनलाईन आहेत काय दोन युट्यूब वरच व्हिडिओ आहेत आपलं ह्याच्यामध्ये आयटी आय आयटी मध्ये कि नाही एस क्यूएलवररती काम करायचं आयटीमधला सगळ्यात सोपा कोर्स आहे तो म्हणजे त्याला कसंय माहितीे काय म्हणजे म्हणजे पहिला पेमेंट जरा म्हणजे पहिला एक वर्ष जोड ख त्याच्यान तर चांगलं पेमेंट मिळते
होय काय
म्हणजे आणि सोप्पा आहे म्हणजे बँक ऑफिसचं काम आहे म्हणजे डेव्हलपर वगैरेच काम नाही सोपंच आहे त्याच्यात मग आणि मला ते म्हणला माझं फ्रेंड काय म्हणला पेढ घेण्यापेक्षा अनपेड घे म्हणजे युट्युब वरचं बघून शिक ता येते एवढं काय त्यात सायन्स नाही आहे की ते आपलं ह्याच ते एसक्यू एल ची लँग्वेज नसतवर डेटाबेसची क्युरी रन करायच्या, एक प्रकारे ते ते काम आहे म ते मला काय केलंय दोन लिंक टाकल्यात मग, त्याला इन फ्युचर वर्क फ्रॉम होम पण मिळू शकते.
मला टाकून ठेव बघतो की मी,
मी पण बघणारच आहे अजून मी तर कुठं उघडून बघितलय माझं रोज काय तर नवीन नवीनच चालय सोड.
माझ पण काय लढतरी सपत्यात म एक तर आमच्या ते तिकडनं शेताकडन आपण अस तो दोन्ही बाजूला शेत आहे आणि मध रस्ता जऊ त्या रस्तते हले पाणी
लगेच आलं पण
आव लागेचीच ये तिथं पाणी नदी एकदमच जवळ आहे का तिथं
बरं मग
नदीला चालत जात एवढी जवळ आहे नदी मी तिथं आले पाणी आता फापल सगळकाळ्याकडनं फिरून जायला लागले
हम्म
आणि जवळपास चार किलोमीटरचा पॅच वाढतो.
हम्म
फिरून जायचं म्हणलं,
म आता
मग काय आता त्या चार किलोमीटरचा मांडलेला त्याच म्हधूनच जाय लागते. पर्यायच नाही पाऊस जोपर्यंत कमी येत नाही पाणी जायत नाही तोपर्यंत हर काय कला येेऊेटला
आणि आम्ही आता सगळं फिरूनच जाते.
हम्म अव काय क मग मग आम्ही मी काय केल तो सांग त्या हा माझं पण त काल बघायचं म्हणलो आणि ती तिकड गेलो त्याच्यामुळ वेळ झाला परत आलो त्यानंतर मग आज बघायचं म्हणलं, आज सकाळपासून नाही ते फालतू उसाबरीतच दिवस घे आता उद्या बघायचंच ते ना काय पण करून
अरेच आणि एककडनं फिरून जायचं म्हणजे सगळं रंकाळ्यावरती फिरायला आलेलं ट्रॅफिक आणि नको ते सगळी मान सगळे वनवा झीट त्या्या जाईपयंत,
तथं आहेच आता काय करायचं नाविलाज आहे.
होय कोळ्याचा बाजारच आहे सगळा,
ह्
आणि कस ते पाऊस असल्यावर रेनकोट आमच्या माझ्याकडे बी नाही पप्पांकडे बी नाही.
मग घ्यायचा नवीन
अग मी कुठे बाहेर जातच नाही आध मीझ्या रेनकोडध्ये कशाला पैसे इन्व्हेस्ट करु. करवगीत
लॉजिकय लॉजिकयच्यात
मी कुठं बाहेर गेलोय सांग आता घरातनच बाहेर पडत नाही मी आणि उगीच पैसे इन्व्हेस्ट करू.
मीवसा घट सहा महिने घाठला आणि गुंटळून ठेवलाय त्याला
तसं नाही मी म्हणजे मी कॉलेज ला जात असतो किंवा तिकड माझं एमएसीबी चालू. तर मला घ्यायलाच लागला असतात.
मला आताच खरं सांगतो ते अशोकराव मानेवर य जीवावर त तर माहितीय नव्ह त कसली आहे सग भ सोडतो म्ही देत नाहीत उकर मला मला तिथं जायला काय नाही तिथं कसय माहितीय काय एक काय तर काम करायला गेलं क नाही त्यांनी चौथीच काय तर चार काम लावत म्हणून त्यांचा मला कंठाळ येतोय.
खर खरं जायला तर पाहिजेच की ग.
हा आता तो काय म्हणणार आज देऊन जावा सगळं मग माझं झाल्यावर मी फोन करतो कारण मी ज्या व तुमच्यार आलो कज. त्यांच्या श्रुतीच काय बघायला त्यावेळेला मी मला शिवमन फोन केलता की असं असं. काय तयार आहे काय विचार माझ म्हणून कॉलेज म आज जाऊन मग मी विचारायला गेलो कायनी काय म्हणले सांग मला अ चार दिवस झाल्यावर मिळणार आम्ही झाल्यावर फोन करतो उगं सारखं सारखं क काम
डिस्टर्ब डिटर्ब काय व्हाय म्हणा दहा वेळा काय आम्ही ते न्याला आणि हे करालायेत बसूनी म्हणाव लांबन एवढे आ
कुठ तरी कॉलेजला ह्याच्यासारखं असल्यासारखा
रिझल्ट लाव मधी गडबडीने मग बोघ्या
हे. नोटिवस द्या हे द्या ते द्या असंच करा तसच करा हे लागणार. ते लागणार लांबडच लावणार आहे क म
ते तर आहेच.
मी तर एक लेटर लिहून घेणार घरात ना नाही. मी एक लेटर लिहून घेणार घरात ना आठवी सेम क्लिअर आहे त्याची ची एक मार्कशीट झाली नऊ दिवसशी एक प्रिंट काढायची.
का नाही सगळ्या सगळ्या मार्कशीट घेऊन ये सगळ्या मार्कशशीट घेऊन येे.
आपल्याकडे काय परवाच एक बंच तयार आहेच की मग तिथं दिलेला त्याच्याबरोबर मी दोन दोन सेट काढले. लो
तेचा फोटो वाटो शिर्याला प्रिंटा मारायला लाव.
नाही आहे चोडप मी झेरक्स काढूनचते त्या दिवशी एक एक काढलोच नाही मी दोन दोन सेट. ून आणलो कारण त्यांनी म्हणले तर एक आमच्या जवळ ठवा.
त्यांचं ना अटकलंय आहे अ युनिव्हर्सिटी वाल्यांचा नच मला युनिव्हर्सिटीत प्रॉब्लेम आला शिर्याा तसा या. नकबाई
नाही माझ्याकड काही सगळ डॉक्युमेंटस आहेत चोड घेऊन जायला आपल्याला काय प्रॉब्लेम आ.
अग कोल्हापुरात आहे आपण म्हणून आधी आम्ही उत्तर लोनेरेमध्येध्ये शिरा्याचे डॉक्युमेंट सग मागितल्या किती प्रॉब्लेम लता माहिती आहे काय?
हो उगचच सतरा वेळा काय तर मागत बस. आता मी वेला शिवमला विचारून घेतो त्यांनी काय? काय मागत त्याच्या प्रिपरेशनच आपण जायचं तिथं.
हा विचारून घे आणि कस आहे तेवढी तर नाकल पाहिजे आता तुझं आठव्या सेमचं जे मार्कशिट आहे की नाही त्याच्यावर सगळ्या सेमचे मार्क असत खाली खोळ्यासारखं हे अस.
मार्क आपल्या आपल्या युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट वर सगळ्या सेमिस्टरच मार्कच नाही आहेत मेन म्हणजे ते त्याच्यावर फक्त त एसजीपीए सीजीपीए आणि कम्यनटेटीव पॉइंट् आणि क्रेडीट पॉइंट्स अस. असलं सगळं आहे त्याच्यावर मी परवा युनिव्हर्सिटीत त्या मार्कशीट बघितली बघ मॅडम त्यावेला मला काय म्हणली सांग तुमच टोटल मार्क हच्यावर कुठं असतात म्हणली मी म्हटलं आमच्यात टोटल मार्क येतच नाहीत म्हटले याच मार्कशट म्हणलं हेच्यावर एवढच येतय म्हणलं मग ती म्हणली तुम्हाला आत्तापर्यंत तुम्हाला कीती मार्क क पडलं हे कसं कळलं तरम् हणलं अतो रिझल्ट ज्या वेळेला ऑनलाईन लागत होता म्हणलं तेच्यावर दिसत होतं म्हंटलं मार्क पण त्या दहा वेबसाईड बंद पडल्यात म्हणलं आम्ही कॉलेज गेल्यापसनंच्या
अरे मी काय म्हणतो कशाला ती युनिव्हर्सिटी उघडून ठेवल्या काय माहित पोरांचं नुकसान करायला बंद करा म्हणाव आणि घरात बसा सगळीच
सगळ्यांची रड हाय हि ते दि बाटू म्हणल्यावर कोण दारात पण उभं करून घेत नाही
मग शिवाजी युिव्हर्सिटी असं काही दित नाही शिवाजी युिव्हर्सिटींच व्यवस्थित चालू असतय सगळं
नाही त्यांच्या मार्कशीट सगळ्या कशा हाईत सांग आपल्या शाळेच्या जसं यायच्या या विषयाला शंभर पैकी किती मार्क पडलं हे सगळं तेच्यात इनडिट
होय होय होय एकदम प्रॉपर येत्यात सगळ्या मार्कशीट हे खुळ्याचा बाजार फक्त शिवाजी नव हे जायचा एक दिवस तुझा
त्या पोरग्याची ती मार्कशीट कुरतडलेली होती त्याला मॅडम काय म्हणली नवीन घे जा म्हणून सांगितली. ह
होय मग बरोबर आहे की नवीन घेता येत्या
मग आमच्यात तसं ते नवीन द्यायला म्हणणार सहा महिने थांबायला पाहिजे हि हि हि
अह अह ह आमच्या हायत्या ओरिजनल मिळना झाल्यात म्हणाव नवीन काय देत्यात हा हा हा
मग तेच की नाही आहे त्याच्यावर म्हणणार बघ सहा महिन्याचा शिक्का पडणार मग आत्ता पसनं सहा महिन्याने तुम्हाला मिळणार मी श्रुतीला म्हणलो काय तुझी फायनल डिग्री मिळली काय म्हणताना मला म्हणली कुठली फायनल डिग्री म्हणली फायनल डिग्री आत आता कशाला पाहिजे म्हटली मी कुठे कामाला जाणार आहे म्हटली कवा गरज लागल त्या वेळेला म्हणली बघणार हरी आला तर हारीला घेऊन जाणार आणि घेऊन येणार म्हणली
रिकामा ऑडिओ
मी म्हणलं.. तू त्यावेळेला आणायला गेल्यावर म्हटलं त्या वर्षीचं ग्राह्य धरत्यात आणि तिथनं पुढं एक वर्षानं सर्टिफिकेट. कीट देत्यात म्हणलं मग तुझी डग्री किती वर्षांनं झाली म्हणायची?
तिला प्रोव्हिजन सर्टिफिकेट शिवाजी युनिवर सिटीत
ती नाही म्हणते ती म्हणत्या एवढ्या लांबनं कधी येऊ कवा करू गपबस बाई तिकडं कवा एवढी... प्रोसेस करू अशी म्हणत्या...
आणि तू ज्या बरोबर पासवर्ड आहे ना.
माझ्या बरोबरच हाय की.
हा मग तिच प्रोव्हीजन सर्टिफिकेट मिळतच नाही आता आता तिला डायरेक्ट डीग्रीच
खरं काय हाय माहीती हाय काय?
खरं लोनारीला जाऊन घेवून यायला पाहिजे.
म्हणजे त्या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रोव्हिजनला अप्लाय केलय त्यांनाच फक्त फायनल मार्कशीट मिळा मिळल्या व्हय.
काय झालंय?
म्हणजे ज्यांनी ज्यांनी प्रोव्हिजनल सर्टिफिकेटला अप्लाय केलंय त्यांचंच फक्त फायनल डिग्री आल्या काय असं विचारालोय मी.
नाही नाही नाही आता शिर्यान कुठे केलंत प्रोव्हिजनल सर्टिफिकेट ला अप्लाय.
पण तुम्ही तिथनं जाऊन आणलय नाही लोनीरीतुन.
अगं आता जेवढ्यांच्या राहिल्यात की नाही तेवढ्यांच्या तिथनच घेऊन याय पाहिजेत फायनल.
काय यु युनिव्हर्सिटी इकडं पाठवणार नाही. आणि कुणाला तिथं जायचं जमलं नाही तर..
पण तसं नाहीच हाय तिथं तुम्हाला ऑप्शनच नाही ति कडन जाऊन घेऊन याय पाहिजे मग चंद्याची पण आम्ही का तिथं का लागल्यात तिकडनं जाऊन घीवून याय पाहिजे म्हणून... कोणासाठी?
त्यात शिवमचं पण राहिलयच की मग आणायचं.
कीं.
खरं ही काय म्हणत्यात सांगू नको त ते म्हणतात त्यांना मी सांगणार त्या मग आम्ही काही सांणार नाही तेो आम्हाला बन सांगता चार वेळा जाऊन युनिवर्सिटी आला एका शब्दाानं सांगितलं नाही आम्ही पण आमचं घेऊन घेऊन येणार आणि सांगणार गडबडीत जाऊन घेऊन आलो.
शिव मेला व्हय.
हा तो पुण्यात होता त्यावेेळेला दोन तीन वेळा जाऊन आला.
होय म्हणला कि ते चार वेळा मी जाऊन आला म्हणून आलो म्हणून. एक एक सेकंड थांब पुढं पोलीस आहे.
हा.
तू बोलत राहा. हॅलो.
हा बोल.
झाला वाटतं.
तेश. तेच कि मग आता तेच सांगाल मला मी परवा फोन केला मला म्हटलं की आम्ही जाणार आहे आणि बेस्ट फ्रेंड ला घेऊन जाणार आहे माहितय आहे का तुला.?
कुणाला घेऊन.?
हॅलो.
कोणाला घेऊन जाणार हाय?
सम्येत पाटोल.